हा करा मगाशी होतच नव्हता
ती काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे असेल हा काय नाही काय चाललं
काही नाही एकदम छान
हम् माझं नाव पण माझं नाव प्रेरणा
अच्छा माझं नाव रसिका कुठून आहात तुम्ही
अ पुण्यावरूनच
अच्छा मी पण पुण्यातूनच
अच्छा हा
बोला
हा काय मग बाकी जेवण वगैरे झालं का?
हो झालं ना जेवण तुमचं?
हो माझं पण झालं. तुम्ही काय बनवलं होत.
अ काही नाही मी आज फक्त वरण भात बनवला होता. लाइटली आपलं तूप वरण बस तेवढंच हूं तुम्हाला काय आवडतं स्पेशल
स्पेशल असं आपलं मला तर आपलं महाराष्ट्रीयन सगळं जेवण आवड
हूं हूं हूं
आणि खास करून आई जर बनवते तर आईच्या हाताच सर्वच आवडतं.
हं आईच्या आजचं जेवण तर सगळ्यांनाच आवडतं मग त्याची चव कुठेच जगात कुठेही मिळू शकत नाही पण स्पेशल असं फूड असेल ना की कोकणीज् फूड किंवा राजस्थानी असे वेगवेगळेच फूड असं साऊथ इंडियन
हा आम्ही स्पेसिफिकली आम्ही खानदेशवरून बिलॉग करतो, तर आमच्या इकडं अ हे काय म्हणतात वरणबट्टी, वांग्याचं भरीत
हा मसाले भात, ती दाल खिचडी तुमची असते ना ती दह्यातली खिचडी ते करतात नाय का तुम्ही कडी कडी खिचडी करता हा
डाळ वगैरे अस अस टाकून ती खिचडी हम्
नाही मी कोकणी आहे, त्याच्यामुळे मला कोकणी फूड साऊथ इंडियन फूड फिश नॉनव्हेज आवडतं.
हो का?
हा म्हणजे फिशचे प्रकार सगळे मला येतात, सगळे मी बनवते ही आणि ऑर्डर्स पण घेते. हूं
हम्म तस तर मी प्युअर व्हेज ये. नॉनव्हेज वगैरे विषय एवढं माहित नाही मला हा, हो.
आज
मी कोकण हा आम्ही आता कोकण फिरायला गेलो होतो ना तेव्हा मी ती तिकडं घेतला आस्वाद छान अस अ मी उकडीचे मोदक आणि ते सोलकडी तर म्हणजे खूपच
हा सोलकडी खूप छान असते म्हणजे ती वर्षाचे
पण ती कशा पासून बनते सोलकडी? आगळं म्हणजे?
म्हणजे कोक कोकमाचं सगळं ते साठवणीतलं रस काढलेला असतो. त्याला आगळ म्हणतात हा कोकमा पासून सोलकडी बनते, कोकम, नारळ, नारळाच दूध, थोडस अद्रक, थोडस लसून, आपल्याला वाटल तर तिखटासाठी थोडीशी एखादी एक मिरची, थोडीशी साखर, आणि चवीनुसार मीठ.
अच्छा् हम छान लाग. ते आम्ही तर म्हणजे तिकड गेलो. तर असं दुसरं काही पिवूच वाटायचं नाही, गरमी वगैरे लागायची तर मी मोस्टली तेच प्रेफर करत होती. मस्त वाटायच तो हो हम अच्छा हम हम माहीत नव्हत कशी बन. ते असं कधी घरी बनवायच म्हटल
नाही आता विचारा मला सांगा विचारा तु मी तुम्हाला सांगेल कशी बनवायची.
हा सांगा ना मग कशी बनवता?
आ नारळाचं पहिलं आम्ही सोलकडी म्हणजे कोकम आहे ना भिजत घालतो किंवा मग कोकमाचं आगळ आता रेडीमेड पण कोकमाच आगळ मिळतो, थोडस आता आपल्या घरात किती माणसं आहे तीन चार माणसं त्याप्रमाणे तेवढं कोकमाचं आगळ साईड ला काढायचं एक पाच दहा मिनिटं. नारळ पूर्ण खिसून घ्यायचा ओला नारळ हा मग ते खिसल्यानंतर ते मिक्सर मध्ये थोडंसं अदरक, थोडंसं लसूण, आणि मिरची हे फक्त घेऊन मस्त वाटून त्याच दूध काढायचं.
कढायच. अच्छा, हम्म हा हा हा. अच्छा, हम्म हा हा हम्म ओके त्याच्यामुळं ते लाल दिसत. तसेल हा. चांगलीच आहे म सोपीच आहे मला वाटलं की काही खूप कठीणच असेल. मी नक्कीच बनवेल, ट्राय करेन. हो हम्म.
जशी कुळदाची हम्म पातोड्या आहेत काकडाच्या वड्या आहेत तुम्हाला आंब्याच्या वड्या मिळतील फण साच्या वड्या आहेत अ जसं वालाची भाजी बिरडं म्हणजे ते बिरडं तुम्हाला इथे मिळते की नाही माहित नाही आता खानदेशमध्ये
अ वाल म्हणजे ते वालपापडीच ना, अं
वलेले असतात. नंतर ते मातीमध्ये वगैरे हे करून सुकून ते वर्षभर त्याचा साठा केला जातो. मग जसं आपल्याला लागेल तसं ते भिजत ठेवायच एक दिवस अगोदर मग दुस दुसऱ्या दिवशी ते वाल सोलायचे आणि त्याचं बिरडं बनवायचं म्हणजे ओल्या नारळाचं वाटण टाकून किंवा काळ्या वाटण्याची उसळ नवीन आहे हा. काळ्या वाटाण्यांची उसळ जी आता समजा आपलं गो हे असते ना दहीहंडी जन्माष्टमी येते अ कृष्णाची हा तेव्हा मग काळ्या वाटाण्यांची उसळ, अ ते शेवग्याच्या शेकटाच्या पाल्याची भाजी
म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या ते पाल्याची भाजी करता की, हा अच्छा, हम्म हम्म हम्म. हे हे आंबोळे काय असतं? हे मी ऐकलं हो
हम् जसं घावणे हा नाही घावणे कस फक्त तांदळाच्या पिठाचेच असतात फक्त. तांदळाचेच असतात जसं तांदूळ अ भिजवून, सुकवून त्याला तीन दिवस पूर्ण सूक देऊन मग ते अ त्याचे वाटून वगैरे करतात ते घावणे. आणि हे जे आंबोळे आहेत ते त्यात थोडंसं उडीद डाळ थोडसे मेथीचे डाळ
हम्म हम्म ओके हम्म हम्म.
शिट्या लागतात सात आठ त त्यास वाटला दहा ते बारा शिट्या लागात शिज हा जस आपला हिरवा वाटा पांढरा वाटाणा तस हा काळा वाटाणा तो का वाटा एकदा खाऊन बघा म्हणजे जस नॉनव्ज भत करता जे वाटण वापरतो ना तेच वाटण वापरून करायचं खूप छान लागते भाजी
अच्छा बछान हो कधी तिकडं जाणं झालं तर बघणार मग आम्ही बर वाटत असत की एकच महाराष्ट्रामध्ये वि प्रकारचे म्हणजे
प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळ प्रकारे जेवण अ
आणि आपल्याला पण ते काय जसं आपण साऊथ इंडियन मध्ये गेलो आता जसं आम्ही लास्ट इयरला फिरायला गेलो होतो तर साऊथ इंडियनची जी थाळी एकदम सम म्हणजे आपलं इथं जी साबुदाना खिचडी बन आपलं हे ब साबुदाची पेस् बर आपलं खीर बनवतो पण त्यांचेथ मग साबणाची खीर पण ती बनवायची पद्धत वेगळी खूप भारी खूप भारी आणि जसं त्यांचं ते रसम ते सांबार आणि आपल्या थाळीमध्ये गाजराची भाजी वैगरे नसते पण त्यांच्या थाळी मध्ये गाजर
गाजरची भाजी वगैरे देतात टोटल त्यांच्या थाळीमध्ये चार ते पाच भांड असतात अच्छा दोन स्वीट असतात आणि त्यांचा आपला राईस जो बासमती वगैरे असतस त्यांचा राईस खुला राईस असतोच
हम्म त्या राई ते लोक पेज वगैरे बनून ते रोज सकाळी घेतात नाशत्याला म्हणजे मी जेव्हा पंधरा दिवस होती तर सगळ्यांशी बोल होती ना तर काही गोष्टी कळल्या म्हणजे आपण बिर्याणीला पण राईस जे वेज पुुला वगैरे आपण बनवतो तो बिर्याणी आपला राईस वापरतो तर ते नाही तांदूळच वापरतात
अच्छा् त्यांचे मसाले वगैरे वेगळे होऊन जातात पद्धत ते जे मसाला डोसा बनवतात ना त्यातला जो पुरी डोसा बनवतात त्या पुरी डोस्याचा तो मसाला तेवढच मसाला बनवत
बाकी सगळे मसाले
म नाली म्हणजे भाजी बनवाय म बनवायचा आ वापराय आ प्र नाही जास्त म्हणजे आपल्याकड एकदाच बन ठेवायच आणि वर्षभर ते वापरायचं म्हणजे तसं नाही त्यांच्याकडे त्याच्या इथ फक्त कळंबार मसाला रसा पावडरी मसाला हे एवढंच बाकी सगळ मसाले समजा कुठ वाट पटकन ते करणार मिर म त म्हण त्याला स्वाद असा म्हणजे नाही का अससं
खूप खूप खूप भारी टेस्ट, म्हणजे हा आपण आता समजा खिचडी भातरी खायच असेल, तर आपण म्हणतो म्हणजे पुलाव बनवायचा. आपण म्हणतो ना की बिर्याणी राईस वापरूया, त्यांच बिर्याणी राईस आम्ही उकड तांदूळमध्ये खाल्ला पण काय भारी लागलं. म्हणजे उकड तांदूळ बिर्याणी राईस, बिर्याणी आणि त्यांचं लिंबाचं लोणचं दिलेलं एक नंबर होतं. एक नंबर होतं म्हणजे असं वाटलं नाही की अ असं काय भारी खाते की विदाऊट जिरा
जिरा राईस, म्हणजे विदाउट बसमती राईस. हो का. प्रत्येक ठिकाणचे डिशेस वेगळे असतात. हो आपलं म्हणजे महाराष्ट्र आपण एक जरी म्हटलं, तरी खूप विविध प्रकार खूप म्हणजे पद्धती प्रत्येकाच्या पावला पावलावरती बदलतात. आमच्या इकड पण तसच आहे. खानदेश म्हटलं तरी म्हणजे आमच धुळ्या धुळ्याकडं थोडं वेगळं येतं. जळगाव वगैरे कडं वेगळं येत. आ माझी बहिणी पण ना नागपूरची आहे ना तर ती पण आता पुरणपोळी वगैरे बनवते ना. भारी करते.
पूर्ण प्रॉपर एवढं पुरण बिरण घालून एवढं छान पुरणपोळा करचे ना तिची आमटी पण एवढी भारी अस
आमच्या इकड पण पुरणपोळी म्हणजे ते खापरवर. ते लेडीज सगळे असं मोठ्या मोठे कर अ ते असं म्हणजे, अ आधी तर ते अ हरभऱ्याची डाळ असते तिला प्रो शिजवून मग ती गार झाली की तिच्या आता गुळ चोरायचा हम. ती पोळी असते ना तर तिची अशी छोटीशी लाक ती घेतात. त्याच्यानंतर तिला लाट म्हणजे तिचे दोन हे बनवतात. अ अ. म्हणजे दोन असशे छोटे छोटे लाटून त्यांना पोळी सारखं बनवत
पण ते हातावर जी पोळी करतात
आणि हा मग तिला ते नॉर्मल लाटता आणि मग ती थोडी अस पोळपाट भर लाटून झाली की मग ती हातांवर घेतात आणि दोघ हातांवर तिला अस गर गर फिरवतात. आणि त्या जेणेकरून त्याशी मोठे आणि पातळ होते. नाही ती गव्हाची. ते मैदा मग ते गहू असतात ना त्याच पीठ बनवायची पद्त म्हणजे अ अस ते. ते गहू आधी थोडेसे ओलून घेतात. त्यांना थोडं ओलं करतात. त्यांना धुतात. म धुनून आणल्यानंतर ते ल्यानंतर त्यांना मग दळून आण. दळल्यानंतर मग ते अ साडी असते ना आपली जॉर्जेटची साडी तिला कडईला असं बांधतात. त्याच्याने मग ते पीठ गाळतात म्हणजे मग ते फक्त अस प्रॉपर मैदा तो ना त्या टाईप च अस चिकनं आपल्याला पीठ भेट आणि मग त्याचे ते कनिक व मळून म त्याच् ते बनतात म्हणून त्या अशें मोठे मोठे होतात. आणि नरम पण होतात.
नाही तरीच म्हटलं, ते हातावर कसं म्हणजे एवढं करतात नाही का पण हा न मस्त बनवतात म्हणजे, इथं ते हे नाही का आपली भीमथडीची जत्रा बस भरते.